हा, येतोय येतोय बोला.
हा, काय चाललंय? पाऊस वगैरे तुमचं?
पाऊस आता कालपासून जरा बंद हाय, बाकी होता मागं.
हो, हो भरपूर पाऊस होता आमच्याकडे. भरपूर, जरा ऊन पडलं काय?
हा कालपासून जरा ऊनच आहे इकडे. काय म्हणताय, किती कॉल झाले तुमचे?
आता झालंय तू
होय का, आता चालू केलंय का तुम्ही?
हो हो.
होय, बरबर माझे झाले आता एक कॉल दहा बारा कॉल.
होय का?
हम्म बाकी नाही काय, मी आता दोन लेडीजला लावला. पण त्यांचं ते हे चालतंय, च सांगत होत काय. कॉल ऑन एक्स वन एटी मिनिट असं काय तर, म्हणजे त्यांचे वन एटी मिनिट्स झाले असतील मला वाटतंय. मग ज्यांचे नाय झालेले, त्यांनाच कॉल लागू शकतो ना?
त्यांचा टास्क पूर्ण झालाय.
हा त्यामुळे जन का टास्क पूर्ण झालाय फोन अ फ्रेंडचा, त्यांना कॉलच लागणार नाही का मग?
ज्यांची एकशे ऐंशी मिनट झालेत ना बोलून रे कोड त्यांचा बंद होतो तो टास्क.
होय का? हम्म, हम्म, हम्म चालेल. कुठून बोलताय तुम्ही?
आम्ही इथून सातारा.
होय काय? बरं मग आपण जवळच आहे. मी पण इकडून बोलतेय कराड मल्हारपेठवरून उब्रजच्या पुढं.
अच्छा आरे मी उब्रजचीच आहे.
होय काय? पुढं आहे ना मल्हारपेठ नवारस्ता नवारस्त त्यावरूनच बोलते मी. हम्म, काय करता तुम्ही?
मी काय घरीच असते हाऊसवाईफ.
होय का? मी आहे रिसेप्शनला हॉस्पिटल नवारस्तावर. घरी काय आता भात शि वगैरे चहा भात वगैरे लावलेय आणि आता बऱ्यापैकी आलेय. बघु पावसाने आणि काय करतय काय नाही. घरात काय घरातलं सगळं आवरून येते ना मग साडेनऊला मी इथे. साडे नऊ ते साडे पाच ड्युटी असते माझी. साडे पाचला जाते घरी मग.
होय का?
हम्म.
चालु हाय आमचे पण आता बघूया पेरणीचं काय होतंय. सगळ्या शेतात पाणी साठलंय.
पाने काढून द्यायचं ना मग आता कालपासून ऊन पडलंय तर. जरासं घात
पाणी काढून दिलं पण शेत येणार नाही ना अजून चार पाच दिवस तरी ऊन पडायला पाहिजे.
होय. ते तुमच्या इकडं ते शिलाताई तेे तिकडेच राहता का उंब्रजला?
हो हो. शिलाताई कान
हा शैलाताई काळगुडे.
हा बरोबर ते माझ्यापाशीच राहतात.
हो त्यान त्यांचा तर बिझनेस छान चालू आहे ना ओ फुलांचा वगैरे.
हो, हो, हो. बरोबर आहे.
हं आम्हाला मध्ये ट्रेनिंग होतं इथं उब्रजला यायचं होतं, पण काय आम्हाला बनलंच नाही. बघु आता ते टाकतात ना व्हॉट्सअपला व्हिडिओ वगैरे सत्कर्मला बघु त्यातूनच शिकायचं मग.
इथे आमच्या मंदिरामध्येच.
होय ना? हा नाही छान त्यांनी ट्रेनिंग वगैरे आता आणि आता अं ट्रेनिंगसाठी पण ते हे करतात ना लेडीज वगैरे किती झाल्या ना दहा पंधरा लेडीज झाल्या की ट्रेनिंग पण ऑनलाईन चालू झालेत ना आता.
हो हो. त्यांनी म्हणजे छान शिकवले फुलं वगैरे बनवायला, पण कसं वेळच भेटत नाही आपल्याला.
हो आणि त्यांना ते ते ही पण आहे ना हस्तकला पण भरपूर आहे ना, ते तोरण विणने वगैरे बा ते आणखीन हे पण करतात
ना एकदम सगळं विणकाम वगैरे करत तात, भजन म्हणतात, गाणी म्हणतात त्यांना कोणत्याही कंटाळाच येत नाही. एकदम हसतमुख असतात ना कोणत्या गोष्टीचा असं त्यांना ग अजिबात नाही. कोणाला मदत पाहिजे असेल किंवा आता ह्या सत्कर्म ग्रुपला त्यांनीच आम्हाला जॉईंट वगैरे करून घेतला. म्हणजे सगळ्यांनाच नेहमी प्रत्येक गोष्टी हे असतात. आता आमच्या मंदिरामध्ये हरिपाटाचा सप्ताह सुरु होईल. सगळ्या अगोदर ते हरि परत कुठलं कार्यक्रम असं
नाही त्यांना आवड आहे बरं का तशी आवड आहे. खूप छान आणि त्यांचं म्हणजे वि व्हिडिओ पण बनवले बघ-बघितले ना.
पुस्तकांचं वाचन तर अफाट आहे. इतकी पुस्तकं कोणतं पण म्हणजे आता अ दुर्गादेवीमध्ये वगैरे आम्ही सप्तशृंगी पाठ वगैरे घेतो का नाही त्यांना ते सगळं तोंडपाठ आहे पाठ वगैरे सगळं तोंडपाठ आहे खूप आवड आहे अशी म्हणजे आणि माणसं जोडायला खूप आवडतात त्यांना आता बघ . गेलत बहुतेक.
आ पुलके आहे त्यांना बरं का ते मॅडमना मी एकदा फोनवरून बोलले होते ना त्यांच्यासी ज्या वळेस आम्हाला तिकडे यायचं होतं ट्रेनिंग साठी तेव्हा
नाही नाही खूम छान खूप छान बोलल्या त्या उलट म्हणल्या या फ्री मध्ये ट्रेनिंग आहे आता हिथं शिकायचं असेल तुम्हाला तर येऊ शकता तुम्ही हिथं पण आम्हाला पावसामुळे जमलच नाही मला तर गेल्या वर्षी पावसाळ्यातच होता ट्रेनिंग पाऊसच चालू होता मला वाटते
आम्ही रोज एकत्र बसाय उठायलाच आहे फक्त आता ते जरा गावी गेले आहेत ना
नाही बघ उमराजा चक्करे कधी झाली ना तर मी म्हणत्यात भेटायचं त्यांना. कारण ते तोरण वगैरे कसं मला पण थोडसा आहे त्याच्यातला अनुभव पण म ऍक्च्युली तर डिझाईन्स वगैरे जरा जमत नाहीत ना मग त्यांना विचारून जर असं बघितलं असता आपण.
हो पण त्या बहुतेक आता मुंबई मध्ये नाही येताव.
नाहीत का बरं नाही आता सध्या नाहीच आहे मी कारण मसूरला मसूरला आहे पाहून एक म्हणजे बहीणच आहे माझी तिकडे येणार होते मगे ते आता म्हटलं भेटून जाऊ त्यांना असं.
बहुतेक मावशी आता गावाला गेलेत कधीतरी येतात म्हणजे आता कसं त्यांच नातू जरा लहान होता ना आणि त्यांची सू सून आणि मुलं शिक्षक आहेत ना.
हा हा हा सांभाळासाठी गेले असतील हा.
ना सर्वज्ञ पण आता शाळेत जायला लागला ना ती म्हण त्यामुळे दोघं पण ते शाळेत जातात सुन आणि ते मुलगा त्यामुळे आता बहुतेक माऊ तिकडे गाव एकटे असतात त्यामुळे मावशी गावालाच बहुतेक.
अ नाही आणि सत्कार मला खूप ऑनलाईन पण कामं चालू आहेत ना म.
क असं आपल्या रुखवतमध्ये जे ठेवतात ना मक्याचा कनिस, मोदक परत ते रुमाल तोरण किंवा . देतात सगळं बांधतात त्या रा ख्या राखीत संक्रातिला जे आपण वान देतो ना त्या आम्हाला त्याने रबर बँड
होय ना आणि ते स्वेटर वगैरे पण जमतात ना स्वेटर पाइप
हो हो त्यांचां स्वतःच युट्यूब चॅनल पण ना स्वेटर पायपूसणे .
हो मॅडमच्या सांगण्यावरूनच केनी गेलं ना युट्यूब जॉईन. मॅडम न सांगेना ततुम्ही युट्यूबला विडिओ टाका असं ज्योती मॅडमने.
समाजसेेवा करण्याची भरपूर आवड आहे त्यांना. आणि प्रत्येक गोष्टी त्यांची तब्येत वगैरे एवढी साध्य हे तरी पण एकदम प्रत्येक गोष्टीत उत्साही असतात कोणाला कधी आणि असतात
हो मॅडम पण आपल्यास सगळ्यांसाठी करतायत ना खूप सगळ्या लेडीजला काम काहीतरी असावं असं वाटतंय ना त्यांना पण.
आता ते सुट्टीत गेलेले आता एक दोन दिवस मला वाटतं आलेल्या मध्यंतरी सर्वांसाठी त्यांना खाऊ वगैरे चिंच गोळी वगैरे असतात ना घरीच बनवतात. शेवाळ्याची बहुतेक आता त्यांनी घेतले गावाला शेवाळे वगैरे बनवतात ब.
ह्याच्या व्यतिरिक्त बघा रेसिपींची सुद्धा आवड आहे.
हो हो. सगळ्या रेसिपी वगैरे वेगवेगळे पदार्थ आपल्याकडे कशी पूर्णाची पोळी वगैरे असतात ना त्यांच्याकडे मैद्याच्या पो च्या पोळ्या बनवतात. मग लगेच आम्ही एकत्र कार्यक्रम वगैरे आमचे एकत्रच असतात ना आता उमरसमध्ये मग ते एकत्र आम्ही हा एकदम साईडला आमच्या घरात . पाच मिनिटाच्या अंतरावर हम्म आणि प्रत्येक . आ मैद्या
फक्त मैद्याच होय ना हम्म हम्म हम्म.
आणि सर्व चटण्या रेसिपीस आणि सगळ्यांना सांगणार बरं का नाही एकदम म्हणजे कुणाचाही प्रॉब्लेम असेल ना, तर लगेच म्हणजे सॉल्व करणार.
नाही नाही उलटं चांगलं आहे तुम्हाला उलटं जवळ आहे ना हो त्यांच्याकडून काय खूप शिकण्यासारखं आहे ते तुम तुम्हाला मग ना
खूप म्हणजे खूपज्ञान आता तर मंदिरामध्ये आम्ही वगैरे हरिपाट वगैरे घेतो ना त्या मावशींमुळेच आम्ही गेयला एककरी लागलो हरिपाट रोजच्या रोज हरिपाट किंवा आदकशंकरा कृष्ण जन्माष्टमीला कृष्णाचा पाळणा
श्रावण महिन्यात वगैरे भगवदगीता लीलामृत वगैरे ग्रंथ पण असतील ना. तुमच्या शिवलीलामृत वगैरे
पुस्तक नाही असं नाही तुम्ही कोणतंही पुस्तक मागितलं ना तरी त्यांच्याकडे आहे आणि त्यांनी ती वाचलेली आहेत
होय ना नाही नाही खूप नाही आणि असं कोणतरी आप आपल्या जवळ जरी कोणी असं असलं तरी आपल्याला पण जरा असं प्रोत्साहन वाटतं ना हो की नाही त्या कर त्यात त्यांना जमते म्हणल्यानंतर मलाही जमयलाच पाहिजे असं.
कडे बघले ना आम्हाला पण असं म्हणजे उ काह येतो की एवढं वय झालं मावशी अजून .
नाही म बरोबर आहे ना म त्यां त्यांच्यामुळं आपल्याला पण होते ओत हे होत ना.
आमच्या उमरजमधल्या एवढा ग्रुपला या सत्कर्मा म
हा.
ते आणलं दिलं आणि कधी म्हणजे कोणाला असं म्हणलं नाही त्याला घेऊ नका त्या सगळ्यां म सगळ्यांनी काम करा काही जरी प्रॉब्लेम आला तरी लगेच त्यांना विचरा आणि प्रत्येकाला विचारणार
म्हणजे त्यांना असं वाटतंय न की नाही बा बनू मला आले तर माझ्या बरोबरच्या ह्या लेडीज पण पुढं जाव्यात असं त्यांना वाटतय ना त्याच्यामुळे ते सगळ्यांना सांगताय ना. नाहीतर आजकालचे लेडीज
कोणत्याच गोष्टीचा कंटाळा नाही कधी तुम्ही एनी टाईम त्यांच्याकडे गेला ना तरी त्या तुम्हाला मदत करणार.
होय ना.
त्या जर आल्या म्हणजे उमरजला वगैरे झाल्या तर मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल.
ठीक आहे ओके चालेल करा मला फोन मग मी येईन एका दिवस उमरजला म्ह.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
का कारण मला न कसं आहे
तुम्हाला एवढी पॉझिटिविटी त्यांच्याकडून मिळतील ना म्हणजे
मला जरा ते तोरण विणण्याचं आहे व जरा असं नॉलेज मग त्याच्यात थोडसा पुढं काय कर का येईल का हे त्यांना विचारून आपण चालले.
सगळे गौरीला वगैरे डे डेकोरेशन वगैरे करण्यासाठी नाही त्यांच्याकडून ते तोरण, रुमाल कोणाचा लग्न असलं तर मावशी ते रुकवतात मोदक, मक्याच्या कनिस किंवा बाकीचे पदार्थ असतात ना
नाही मला दे रुमा म्हणजे आपण पण थो थोडसा बघितल्या रुमाला वगैरे बिननं ते आपल्याला पण जमल नावं म आपण घर घरात करू शक त्याच्यामुळं माझं चाललंय जरा डोक्यात प्लनिंग. म्हंटल आपल्याला जमतंय तर त्यांना त्यांच्या कडे एकदा जाऊन फक्त त्यांच सजेशन घ्यायला काय हरकत आहे. कशा डिझाईन्स बनवायच्या काय असं. चाललंय माझं म्हणून म्हटलं एखाद्या वेळेस चक्कर मारेन उब्रजला.
हो हो नो प्रॉब्लेम आणि ते तुम्हाला लगेच मदत करणार. लगेच
ठीक आहे, ठीक आहे चाललं त्या आल्यानंतर मला कॉल करा माझ्या पर्सनल नंबरवर हा.
हो हो. चालतंय, चालतंय, चालतंय, चालतंय. ठीक आहे. ओके ओके तुमची किती
माझे दहाच कॉल झालेत दहा.
आता तुम्हाला परत एक मिनिटांनी केला तरी चालेल.
ठीक आहे करते मी तुम्हाला पाच दहा मिनिटांने. हो, ओके बाय हा.